हॅलो, हां बोला.
मी म्हटल फोन ठेवला काय साईड ला.
नाही जी स्वरा आलति ना घरात. त्यावलाना बाजुला मग आली हा ली फो फो करीत होती ती. कोन हा फोन चा आवाज आला की फो फो फो करती.
ह लय आगव झाली ती.
हम आगव नाही लय आगव..
आज दोघी बी घरीच हे का मळ्यात जायल हे.
नि दोघी घरीचे आज ओल्ल होत आओ घडीत आभळ येत घडत ऊन पडत बाय.
हा सकाळी सकाळी किती घुंगट होत ना आज पडल.
हा. हा आभळ बी लय होत म ओल्ली ल्ल वाप नसन आता वावरातली.
आली आसन आता दुपारून.
हं दुपारुन आली आसन मग चाल.. पउस कोणता एवढा जाणदार आहे कानू बुरबुर बुरबूर.
कपाश्या झाल्या का निंदाच्या.
नाही आम्ही निंदालाच बसलो नाही अजून.
नाही
नाही
बरे एक दसणींदोल खट्टा नवऊन जाईन मग
ह ममां कायदरी पहिली खर टाकून दिली वखे पाया देऊन जाल्या म आता नि जर बस म्ह हा पहिलेच खट्टा होऊून दिली मग करपाय आणले
त ते वखर आणले गवत मधलं मरून गेले झाडड बारीक बारीक मग पुढ आज बस ्या बसून दुस काम चालले पुरीऊ घरी ते
मग पाका तिकडे टाकस का तिकडे टाकस का बाद बांध आहे ना औषध मारलं
ह
गौतजू
ते प पण नामाचं वावर ले कायंदा
नाही तींतर्ल बाग
नाही
आम्ही मगऱ्याचं आणि आमचे चार एकर
ह का
हम्म आंग श मग देस
मगरेच कोणत इल तुमच्या शजरी का अलीकाडे म्हणा ोढ आहे का
हम्म तुम्च होत ती वावर पहिली
हा हा
हम् तुझं वार होत नाही ते ब मला निघून टाकलं ते मगर याला
ह् झाले मगळे
हा ह काय झारी
ए रतल वा एक कसच चक्कररी
हम् आता ते आता किती क राय का अर्ध फोन एक करायला वाटतं
काय माहितीय आता ते बी ठेवत का टाकतांक
थंडह दि नात नाताला नाही तेच राऊतेेत
काय सांगा काही बी चक्कर आला ते वकााल बशल त्या अजून
हा देवळ आहे चक्र आलेयला आहे आतार ठोक्या अंकार ऋषींग गेले वाटत त काणी
त्याचाच वावर होतो ना ते
हम्म तिठो घन करते वाटते आता
मग आता काय ते ठोक घेणारच आहे नावर त्याच्याच होतं पहिल्यापसूनी
होा का
हे ना जर जे्हाणा आार करून गेला असताना तव त्याला अडचण आली असती त्या वावराचीिपाहायला
हां नि मध्याहन सहज नाव होत मंदार कागूजा
नाही नाही नार करूनच देल नव्हत मथरी ना निसत देल होत खाय तू नार मथरीचच होतं
हा का
मग मथरगन वाऱ्या म्हणलं खर्च लावा तुमच्या नावावर करून घ्यावर मी द्यायला तयार हे ना खर्च बी लावला नाही नाववर केलं नाही चालू आहे ख राहिल खाऊन द्या
हम्म हम्म
आणि मग आता टाईम या अस आल्यावर ते ना घेतलं पलटी मारून
म काय
आणि त्याना ते सहा हजार दिले ते बी नसते दिले वावर ठेवून घेतलं अस तर यांचं काहीच नसं चाललं माहि निघा
हो
पण उगं इमानदारीनेत दिली असं ना त्यांना काही दोन चार लाख रुपये झालं गेलं तेवढ्याच निपटून
नाही अजू काय एक लाख वर रुपये वर्षाला लाख रुपये द्यायची बोलली मग का ना झाल्या अस मग दिनात प दिन म्हण ऋषी का एव डुब सारखा नाही
मग आणि तास ना जावं लागलं खर्चाला तिडून ना तस ना त्याच्या कुडून दहा हजार पाच हजार दहा हजार पाच हजार चालूच राहत सग खर्चाला
हा ह म काय मी नाही शेज रे काय नाही गाातलं पण र का सुट लिओ
मिीटिंग होती सर लोकच्यात
आणि का काती म्हणे कोणा काही केलं म्हणे अटक केली कोणा वरचा काढल शेत करणा
अटॅक केली
हां
मग काही त्याला सोडावला गेले काय
गल
ह नाही नाही मिटिंग असं ना असं कस हो म मिटिंग असून त्यांची सगळे स मागचे पुढचे सगळे सर लोक गेलतील
होाव का
हम्
आणि ती मोदीच बी कायदा पु काल याता फोनवर
काय
ते जे जे पीचं म्हणत मोदींना मोदींलाना का मोदी को हे देऊसत पा दुबोली आम मेकूपर लावप
आता ते मोदीला आता सगळेच म्हन राहिले ठेवू नका म्हणून बदला म्हणून मुख्यमंत्री आम तर आता काय काय माहिती आता काय लोकायचं कसं आहे त्यांना बदला वाटतच ना
आणि तेवढं सगळं सुविधा केल्या सगळं केलं तरी मोदी नाही लागत पाहि पाच वर्ष द पाच सहा वर्ष झाली अस ना मोदी इलेला
पाच सहा वर्ष पंधरा वर्ष झाले पाच पाच वर्षच करार राहते पाच वर्ष ज राहता ना त्याला आता तीन वर्ष बसून सारख काही उहिला आणि तो पंधरा वर्ष झाली ना
हम आता य की भते बाई मंकान
काही सांगता येत नाहीत लोक कोणाल देत तर आता तो अजून नाही वाटत सध्या
हम् हम्म मोदीला सुरक्षा के आता किती पंधरा वर्षापासून फुकट राहाश नाही बाई
मग नाही तर पहिले पैसे मोजाव लागत होते राशन सा
म सगळे जलदी कोण तरी मोज लागत नाही डोकायला असे
गंजींनी ती सुविधा काढून पाहिली सगळं करून पाहत होतो पण मग आा आकरा शेवटी लोकांला बदलायच असत लोक काय एका रातीत बदलं त्या सरकारला
हो हो काये गर्दी नको सागतेत नई करती सारका पळती थी थी
हो
हम्
ज्याचं कराव भला तेच म्हणत, माझ खरं आता काय सांगा त्याला त्यांना जर आता तेल वाटलं बंद झालं. पंधरा ती वर्ष
ते चेन्नईचा एक हिरो हे करीत होता. बाय हिरो बनले पाय ते त्याला बणायचं आता मुख्यमंत्री त्याच बी चालू हाय जरा जास्त राजकारणात नाही घुसला काय नाही. का
चांगलेच ना मग थोडंस नाही. बाई अलगत
चेन्नईचा आहे बाई त्यो त्यो म्हणतो आता मला करा मुख्यमंत्री
हहाबाई सगळ्याचं अनमुख्य आणि सगळ्याच्या असू. दे
हम्म साधे गावाने सुधारायला ग्रामपंचायत आणि सरपंच
हा दिवाळीच्या टाइमला आहे. ना
जेव्हा वट मागालाय येतात तवाच करणं पडतं ते सगळं काही
हम्म
नाही तर ओटच द्यायचं नाही. त्यांना
बस मग दीदी कमी आहे. का काम करून द्यायला पैसे वाटल्या.
आमटी काय होतं. आपण इमादारीने वागायला जातो. आपण म्हणायच नाही मी व पैसे घेणार नाही वट देणार नाही. मग काम करा शेजारच लय त्याच्या घरात दोन हजार रुपये आणून दिले गेला की ते जाऊन वट करून देतो. काय अर्थ त्याच्यान ते जमत नाही. ना सगळं अ सगळेच एकी पाहिजे.
म पण जोडणी का असली काय त्या आहे म्हणा म्हणलं का रोड बनून द्या मला जस की, सगळे पैसे खाऊन घेतात. मोकळ घ्या म्हणलं.
कितीक पुरत आहे. ते दोन हजार रुपये किती पुरत आहे. आणि आपल्याला हे तकलीफ किती पाण्या पाऊसाची रोज रोज,
चांगले रोड झाले, तर किती भारी कॉलनी दिसन आपली
हा, ना
मग, आणि सिमेंटचे रोड होतेस ना, आज थोडी सिमेंटचे रोड होते ना,
आणि बा पाटलाच मागून व्हायले, पुढे विकून व्हायले, बघ झाले मधली मधलीच राहिल रोड.
मग
का मी म्हणत नाही. लोक पैसे खाऊन घेतात. मग ते तरी काय करणार आहे. पैसे खाल्ल्यात म्हणत्यात नी मग,
हा केलं ना
हा का शाळ चालू होत ते किती नंबर वाढलाय आ तुम्
मीकडे पई हम दिवेकर सरांकडे होते मी आताचे वॉ्ड नंबर किती का ना
चार मध मी बी चार मधच मग
हा का हा इटच आहे
जेवे का स कुठ घेतले ना झाले काले झाले का हा ठ्यावते तुमच्या